हा हॅल
आवाज येना काय
नाही पाहिला येत तच नवता
नता मी बोलत होते पण मग येतच ना तुमचा मा येतच नव्हत मग तिथे झाला काल तुम फोन केला झोपेल होते ना मॅन बरोबर त्यालाच फोन लावला असं
आ
काल फोन केल ता न दुपार
हा
हा म ते आज
दुपार फोन केला मग मी मी तीन तीन वाजता आलो मला येईल फोन करा नंतर म्हणल ही झोपली असन म्हणलं हा झोपले असन म्हणले हम्
म ला आता जाउ द्या
मग ते काय होत रात्री हा रात्री मग ते फोन फोन चालू झाले साहेब लॉकच फोन येत मग ते कुठं जमवत पुन कंपनीत बी हा आ जानार सकाळी घेरी गेला का लावुन टाकु म्हनलं
आता घरीच का कुठं आहे?
घरी य आता
हा का बर
हा
पोर!
रावीळ गेली, राहळ गेली पुण्याला, मावशी सोबत
हा, हा रूपास आला ना
हम मग आता, इला आता उद्या बोलील होत साधव उद्या ये म्हणलं.
ते येत नाही का?
खराब झालते दोन तीन दिवस त्याच्यात गेले तेना ते बोण देल त एका अ तुरे!
अरे देवा मालकही नही बोन्यात.
नाहीय का
आमच एवढं नही नही म्या खाऊन पिऊन सवय लागली.
आसयका!
ह हा पहिले फोण लाहि ना, मी खाऊन घेते मग देते. हा! तस काही नाही, धरीन मी एवढं जा
नही का!
नही आता जायच्या, टाइमला देऊन दिल आता काय धोंडा तर लागला?
हा धोंडा लागला?
चालत ना, चालत असल. हा
नसाय अक्क
ज्योतिच तोंड आलं म्हणे मॅम. पुढं?
हा
बापून. सांगितलं होतं मला आलत म्हणे. तोंड लय येईल ये म्हणी
ह हां ते तोंड आलत
म मला तरी वाटलं होत म्हणलं यांनी नक्की आंबा खायले अन गोण्याचच धरलं म्हणले अंधारे का काय? तिल जायल
हा नाही आंदवी ग चिंचलीस बाकी होतं.
हा त्यांची दोनजन हा काळणच्या आहे ना
हा एक हारांचंय
हं
हुं
आजा येनायत उद्या म
उद्या म्हणलो तीला पण ते डोंदाकार अस
मंग जायच तुम्हीच
उद्या शिब लागती मंग नाय जमणार म माझ
म जाऊन यायचं होतं आता परत सुट्टी पाहून जायचं ना रयवारी
सुट्टी बंद करायचं मंग त्याला म्हणल रविवारी करा म्हणलं मग हुं
म आत उद्याच्यान रयवार
ठीक ये मग कर दुसरा
बर एवढं एक करते अजून
हा ठीक ये. हा